हॅलो!
हा बोला.
हम्म. झालं जेवण वगैरे बस मजेतय. हो माझं पण झालं.
बाकी बरय न सर्व?
हो हो ठीकय व्यवस्थितय तुम्ही?
मस्त एकदम.
हो ना अच्छा, अच्छा, अच्छा म्हटलं मला फिश फ्राय कसं बनवतात आणि फ्रीजच कालवन अ सर सांगाल का रेसिपी.
हा हो सांगते ना, आमच्या इथे कसं म्हणजे आम्ही विकत पण आणतो आणि अ आमच्या ते नदी पण हाय ना जवळ तर मग नदीतून पण आणतो. हा भेटते आमच्या इथे भरपूर मच्छी. तर मग ती आणून पाहिले तिला पूर्ण स्वच्छ धुवून वगैरे साफ करायची पूर्ण कापून वगैरे घ्यायची.
हो का घरीच कापतात का मग, स्वच्छ घरीच.
हा हा घरून म्हणजे बा जत आणली ना रोहातून बाजारातून वगैरे, तर मग भेटते ना. ते कापून वगैरे देतात मग घरी आणतो आम्ही धुवायला, धुवायला आणि मग नदीतली आणली का कशी आपल्यालाच कट करायला लागत्याती
अच्छा हां
आम्ही कापतो वगैरे आणि मग ती स्वच्छ धुऊन साफ करून झाली कि मग कोकमच पाणी वगैरे लिंबू त्यात पिलतो म्हणजे अ नदीतील म ची कशी जास्त वैस म्हणजे हे होत पैसात पणा येत तिला जास्त. हा, तर मग तिज्यात कोकम वगैरे कोकमचं पाणी आणि लिंबू पिलून. आल्लं- लसणाची पेस्ट टाकतो, चिकन वगैरे कसं आपण मॅरिनेट करून ठेवतो. तो सर्व प्रकारचे मसाले, गरम मसाला, हलद, मीठ घर, घरगुती मसाला, हा मीठ वगैरे मग ते सर्व टाक हून असं मिक्स करून ठेवत थोडा वेल आणि मग
हा आणि मग नंतर फ्राय काही लोक आहेत की म्हणजे पीठ लावून फ्राय करतात.
पीठ कसलं?
आपला तांदळाचा पीठ, काही लोक रवा घेतात त्येच्यात मिक्स थोडासा. काय का ना म्हणजे तशा प्रकारे आवडता, मी अशीच मी मसाल्यावरच करते.
मसाला म्हणजे आपलं लाल मिरची पावडर वगैरे ते, हो जे हळद आणि आपलं धना पावडर वगैरे.
हो हो ते मॅरिनेट करून ठेवते ना, म नंतर तेल टाक तेच्यान आणि आपल लसुन घ्यायचं लसून थोडा मच्छित जास्तच घेतो वईस पणा असतो ना. हा लसून मग ठेचून टाकायच तेलात आणि मग नंतर मचं ती सोडायची प्राय आणि काही लोक आहेत ती नरम करतात, काही कडक, काही काहीची मच्छी नरम होत ते कारण का सांगू, लोकं गॅस म्हणजे स्लो ठेवतात. स्लो गॅस वर ठेवली ना, तर मग ती मच्छी नरम मऊ, मऊ होते अशी.
अच्छा म्हणजे जर गॅस फ्लो याच्यावरती केला जोरात म ती कुरकुर
करकुरीत होते हा, तिला जास्त उशीर असं ठेवायचं. दोन्ही साईडन पूर्ण, मग मस्त ती कुरकुरीत होते फास्ट गॅस वर करायची.
हा, पण तिला जास्त वेळ नाही लागत ना, कारण ऑलरेडी ती मऊच असते. एक दहा पंधरा मिनिटात लगेच होऊन जातात ते ना? हां
आणि मगं आपलं कालवण पण तसंच करते. अ कालवनात म्हणजे अ हे टाकते टॅमॅटो, मिरची आणि त्याच्यात आलं लसणाची पेस्ट मी अशी घरी करते आला टाक ते लसूण आणि मिरची त्याच्यातचं टाकते आणि मग चेचून घेते पूर्ण खलबत्त्यामध्ये. आणि मग ते तेलात टाकून नंतर मग टॅमॅटो टाकून त्याला पूर्ण हे करते फ्राय आणि मग नंतर मग मच्छी टाकते त्यात पण कोकम पाणी टाकते
हो का हम्म हम्म हम्म हम्म
मग मस्त होते कोथिंबीर वगैरे टाकायची.
हो तांदळांच्या पोळीसोबतच खातात का की भाकरीसोबत तांदळाची जी काही तुमच्याकडे बनवता ना भा
ह भा हो हो भाकरी, भात वगैरे भातासोबत चपाती सोबत काही लोकं खातात हा
गव्हाची पोळी नाही बनवत का तिकडं जास्त म?
गव्हाची तेच ना ह्याची चपातीची ना?
गहू गहू गहू जे अस
हा हा हो हो तेच चपातीच बोलतात आमच्या इकडे हा बनवतात इकडे
हो का पण तांदळाची भाकरी आणि तांदळाचं जे काय काहीतरी म्हणतात अजून ना? अ डोश्यासारखं बनवतात त्याला काहीतरी म्हणतात ना हा हा हा हा
भाकरीचं हा भाकरी घावणे घावणे घावणे बनवतात भरपूर
हा तेच म्हणजे ते पीठ दळून ठेवतात पाणी मीठ टाकून ते डायरेक्ट तव्यावर डोश्यांसारखं बनवतात.
हा ते पाणी हे घ्यायचं आपलं पाणी आणि मग पीठ ते एकदम मिक्स करून ठेवायचं एकदम जास्त पातल पण नाही झाला पाहिजे आणि जाड पण नाही. मिडियम ठेवाय लाग मग ते बरोबर घावनं होतात नाहीतर मग हे फुकट जातात पूर्ण
हो ना
ह ते घावणे नुसते खायला भारी लागतात चाळीसोबत पण खातात.
हो हो खातात ना बरेच जणं म्हणजे मी ऐकून ये त्याच्यामुळे मला माहित होत असं ते घावण पण नाव काय म्हणतात ते नाही माहिती होतं ना हा हो हो हो तेच तेच तेच हो ना
नाष्ट्याला वगैरे पण अशे म्हणजे बनवतात इकडे ते घाव हा मग तुम्हाला कोणती रेसिपी येते?
अ मला मला ते हे येते ढोकळं पण येतात. नाश्त्याला कधी कधी बनवतं ना तर म मी काय करते अ तांदूळ असले ना अ तांदूळ दोन वाट्या घ्यायचे आणि आपली हरभऱ्याची डाळ असते ना ती एक वाटी घ्यायची. अ ते दिवसभर भिजत घालून यायचे पाच सहा तास आणि मग संध्याकाळी दळून घेते जाडसर थोडंसं इडली कस इडलीचं कस नाही नाही भिजतंच घालायचं ते स काळी सकाळी भिजत घालून द्यायचं अ पाच सहा आणि संध्याकाळी दडळून घ्यायचं मिक्सर ला. अ दाळ, हो, ऊन तांदूळपण आणि हरभऱ्याचे डाळपण. दोन वाट्या आपल्या जर कधी तांदूळ घेतले ना, तर एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची. ते भिजत घालाच आणि चार, पाच तास भी भिजल्यानंतर संध्याकाळी दळून घ्यायच. मदळलं ना की मग त्याच्यातच हिरवी मिरची लसूण अद्रक ह्याची पेस्ट ना, ते पण मिक्सरला लावून दळून घ्यायचं. आणि मग त्याच्यात नि का हळद टाकायचं. आणि ही अद्रक लसूणची पेस्ट असते ना. ती पण टाकून द्यायची. आणि एक पातेल्यात काढून, झाकून ठेवायचं. सकाळपर्यंत ना ते एकदम फुलून येतं वरती.
हा, म्हणजे दुसऱ्या दिवशी करायचं. म्हणजे आदल्या दिवशी करून ठेवायची तयारी आणि मग त्या दिवशी खाण्यासाठी.
हो, मध्ये नाही का मग, इडली पा मी काय
हा मग त्याला बोलतात ना, पीठ येतो काहीतरी ना असं बोलतात.
हो-हो मग ते मस्त छानपैकी वरती असं येत ते त्याच्यामीठ वगैरे टा टाकायची, आणि हळद पण टाकून द्यायची. म्हणजे येलो कलर येऊन जातो त्याला आणि इडली पात्रात नाही. तर मग ढोकळ्यांचं भांड असेल ना, ढोकळ्यांच्या पात्रात ते ठेवून द्यायचं. दहा मिनिटं झाले ना, वाफेवरती होऊन जातं ते. मग हा मग त्याची काप करायची चौखनी वगैरे आणि मग तेलामध्ये तळका द्यायचा, तेला तर जिरं, मोरी, कडीपत्ता ते असं तळक त्याच्यावर द्यायचं आणि हं छान लागत मग. आणि त्याचे शेंगदाण्याचे, शेंगदाण्याची चटणी.
खोबऱ्याची पण बनवतात ना चटणी.
हो-हो खोबऱ्याची बनवतात, पण आम्ही काही एवढं जास्त नाही बनवत खूप कमी म्हणजे. शेंगदाण्याचेच बणवतो शक्यतो. हम्म, खोबऱ्याची पण म्हणजे खोबरं मग कसं करतात. ते सेम प्रोसिजर हिरवी मिरची वगैरे खोबरं वगैरे, कापून घेत, हा उला खोबरं अ इकडे जास्त ओलं खबरं नाही मिळत. म्हणजे तिकडे तुमच्याकडे कस तुम् कंटिन्यू ओ खोबररायच. ची भाजी बनवतात ना. आम्ही कसं ते खोबर सुकलेले खोबरं असत ना खोबंर ते घेऊन घेत, म्हणजे ते भाजीला करत असत मस्त साली भाजी वगैरे बनवायची राहील किती.
हा, आम्ही पण म्हणजे वाटण त्याचच करतो. सुक्या खोबऱ्याचं त्यासट णी वगैरे बनवायची असेल ना, तर मग आता गणपती मध्ये पण ते कसं ना, हे बनवतो बघा ना हो अ लाडू, मोदक बनवतो. त्यात त्या चवा आस आहेत ना, ओलच खोबरं घेतो आम्ही, ते ओल खोबरंच चांगलं होत.
हा-हा-हा तुम्ही ते उकडीचे मोदक बनवत असणार मग. गणपती हा ते हा नाही आम्ही उघडीचे नाही बनव, तळलेले. म्हणजे खोबऱ्याचच किस असत ओल्या नारळाच आणि साखर दळलेली असत. त्याच्यात आणि मैदा मोडून घ्यायचा. आणि मग तो पूर्ण लाटून घ्यायचा. हो मैद हे तळलेले असतात ना ह्या तळून घेतोत ना मग त्याच्यात ते सारण भराय आणि मोदकाचा शेप द्यायचा. सगळ्या याला आणि मग ते एकदम झाले एकवीस एकावन्न जेवढे पाहिजे आपल्याला तेवढे एकशे एक मग तेवढे तळून घ्यायचे एकाच वेळेस अस. प्रत्येक ठिकाणाच वेगळ तुमचे ते अ उकडी मोदकच किती मोठ असत खाता खाता ए
आणि त्या दिवशी म्हणजे अस आपण कस बनवतो मग ते खायला जास्त पण इच्छा नाही ते बघूनच पोट भरत आपल.
ते हाय खरच हे. हम्मम् हम् नाही होत इच्छा. हम्म हम तेच ना.
म्हणजे प्रत्येकाचीनी पद्धत पण चालूय वे गली असते बय ते नाव पण प्रत प्रत्येक जण म्हणजे काय ना काहीतरी वेगवेगळी नाव आहेत.
हो वेगवेगळे नाव आहे हे मोदक जे असतात ते उकळीचेच बनवतात.
ते हो हो उकलीच
खिशी घेऊन का अ म्हणजे पीठ हे
पीठ उकडवून उकडवतो हो होे पाणी हा पाणी टाक तो उकडला कि म त्यात पीठ टाकतो. हा ते त्याचेच करतो मग.
ह तुम्ही जशी प्रस तशी आम्ही नागलीच्या पापडांची करतो. जे नागलीचे पापड असतात ना तशी खिशी घेऊन मग
पापड पापड. हो -हो पापड आ थ मग असे तांदळाचे पापड बनवतो आम्ही उडधचे उडध्याच अस नाहीेत. तांदळाचा असेच बनवतोत.
तेचन तर मग हे गणपती वगैरे मध्ये तेवढे दिवस मग तुम्ही फिश वगैरे नाही खात का मग.
नाही नाही नॉन व्हेज नाही खात.
अच्छा अच्छा हा तेचच. तेवढे दिवस नाही खात मग बंद तेवढ. हो
म्हणजे अस काही वाटत पण नाही त्या टाइमाला कारण का चांगले दिवस हा काहीच नाही वाटत आणि ते लगेच दिवस संपून जातात.
हो म्हणजे कस आरती वगैरे. काय करा वगैरे त्याच्यात. हो कार्यक्रम वगैरे त्याच्यामुळे काही कळत कळत ही नाही लवकर दहा अकरा दिवस कशी संपाले ते.
कोण ना कोणतरी येेतच असतो घरी पाहुणे लोक. संपून जातो पटकन.
हो ना बर चालेल ताई मग तुमच्याशी बोलून छान वाटल मी फिशची रेसिपी करून बघेल.
हो हो मला पण छान वाटल बोलून.
हा ओके मग बाय.